हा बोल ग
काय चाललं?
काय नाही ब आत्ता आली जस्ट कॉलेज मधण
घरी आलो काय आता?
हा आत्ता जास्ट घरी आली तर तुझा फोन वाजला.
हा हा
हम्म आता चेंजेस करत आवरतच बसले होते.
हा
हा हा बलते वाटतं चहा बगत
नाही अजुन बनवायचं अ थोड्या वेळ ना तुमचं?
नाही मी पण आता आले.
हा अजून घर आवरायचं सगळ.
हम्म
घर अवरून घ्याव की म्हंटलं आता सगळं आलं जॉब वरून म्हटलं.
अरे लय राडा पडला त आता भांडी बिंडी पडलेत झाडं नाही. फरशी पुसले वाटत दिसते तस
चांगलं आहे ते सगळं करते ती हा
रते की पन भांडे दिसायला लागलेत येवढे मोठठीे ढीगबर
हा हा
आता भांडी वगैरे घेईन घासून मग चहा वगैरे घेईन. हम्म
बाळ काय करतय? नाही माझं पण अजून हळूहळू आवरायचं आता झाडून वगैरे अजून थोड्या वेळान मारते. पोरगी पण झोपली.
माझं गेलेय फिरायला. म्हणलं तो पर्यंत आवरते मी पण.
होय का? म्हणजे त्यांच्या पप्पां सोबत गेले का ती?
हा बाहेर गेलेत. तिला मॉलमध्ये नेले असेल फिरवायला वगैरे.
ते बर आहे घेऊन जाते ते. टाइमपास होतय.
टाइमपास. बोर होतेच ना घरात एक बसून बसून.
हम्म. इथं आमच्या इथं गार्डन वगैरे इथं पण गार्डन वगैरे काही नाही म्हणून मला पण खाली जायला नकोच वाटतं इथं. हा. आणि इथ असं जवळ पण काहीच नाही. आणि एकटे असल्यामुळें काय आहे नकोच वाटते कुठं.
हम्म. त्यामुळेच तसच होते.
हम्.
त्यामध्ये पण ताईनकडे गेलत्या त्यांना म्हणजे तिकडे गेल्यावर बरं वाटलं. म्हणजे सारखं खाली यायचं. फिरायला वगैरे. ते मंदिराला वगैरे जात होतो. हा.
येतील की आले असतील की घरला.
नाही अजून आल तेनी.
हा हा हा. आता ते डायरेक्ट संडेलाच येतील.
हम्म. काय माहिती कधी येते ती मी पण काय विचारलं नाही त्यांना. नाही तिकडे गेल्यावर बरं वाट म्हणजे सारखं आम्ही काय करणार दोघं जेवण करणार. परत फिरायला खाली येणार. मंदिराला जाणार तिथं.
भारी होत. मी पण तिथं होते आधी. सेम तसंच होत. ओळखी वगैरे होत खूप जणांसोबत.
हम्म. चार ते पाच दिस. हम्म.
जायला वैगंरेच. दुसऱ्यांच्या घरी वगैरे. आता काहीच नाही.
तेच की तीन ते चार दिवस होते. चांगलं वाटलं परत तिथे राहून.
जायचं कधीतरी असं वाटलं की बाबा. घरात बोर होते तर दिवसभर जाऊन बसायचं.
हो.
आले की मग जायचं. इथ ज बसेच आवराची घरातले काम आणि जाऊन बसेच. पर चार वाजता चहा वगैरे पिवूणच याच.
सुट्टीच्या दिवशी कसं हेणे असते ते मग काय वाटत नाही जायला.
काय वाटत नाही. हा एकटतील नाही होत. ऑटो करून जायला लागत असं.
हम्म.
हम्. बाकी अजून काय?
काय नाही बघा निवांत.
हम् हम् हम्.
हम्म.
तुला बोलत बोलत मी पण घर झाडून घेते. बोलण पण होत नय. अरे मोचन मध्ये भर टाकालाय बघ साड्या!
होय साड्याच होय म्हणजे असं सेलमध्ये आहेत का काय!
सेलमध्येच आहेत भवतेक माझी फ्रेंड म्हणत होती व्हरायटी खूप आल्यात. ये जाऊ शकतेस तू, आता मला बस्ता बांधायांचा आहे ना तर मग!
बघायचं मग चांगलं.
आता ह्या संडे मंदिरात जायचं बघू आता.
हा हा!
हूं!
माला काय साडी वगैरे काय जास्त घेऊ वाटत नाही ड्रेसच. ड्रेस वरच जोर.
माझं पण तसच आहे सेम साड्या तर कुठं घालत पळतच.
हा उग कार्यक्रम कोणाच फंक्शन असलं तर तेवढंच आप पण साड्या वगैरे वापरतो हा! हं माझं पण तसच होतंय.
मी पण ड्रेसच घेते जास्त करून.
मी पण ड्रेस कुठं दिसेल तीत ड्रेसच, आणि ड्रेसच जा स्त वापर असल्यामुळे कस ड्रेसच घ्याव लागतयं, साडी काय आपण कायम वापरत नाही एवढं.
नाही वापरतय ठेवून, ठेवून काय होणार त्या साड्यांच.
तेच की!
हूं बाळ झोपल म्हणून त म.
झोपलिया अजून उठली नाई बघा तिनं.
हूं उठलं आता खायच्या टाईमिंग ला.
हूं ऊ उठल्यावर पाहिजे तिला चहा बिस्किट.
हा हा पिति का च्यां का नुस्त बिस्किट?
बिस्किट पाहिजे.
हूं आमचं पण आसतय. चहा बिस्किट दे पित नाही ती, पण चहा बिस्किट लागतं खायला.
तेवढं तर पाहिजे त्यांना.
मग काय तर देयला तर पाहिजे, थोड तरी काय तरी वेगळं. त्यांना का म्हणजे, तेच तेच तेच म्हटलं की बोर होतं.
नाही दुपारी मी खरबुज कट केलत खाण्यासाठी. थोडं खाल्ली तिनं मग थोडं खाल्यावर तिला बस झालं तिनं खरबूज जास्त खात नाई मग ब स झालंय मग मला काय म्हणते, डॉक्टर जास्त खायाच नाही म्हणून सांगितलय म्हणून सांग. ते मी म्हटलं तिला असच बाहेर च काय चॉकलेट, कुरकुरे खाताना सांगती का म्ह-म्हटलं तिला.
बरी की वालतंय.
तिला कोण शिकवत पण नाई, म्हणजे आसतं बोलतीय सगळं.
हा येत ग त्यांना सगळं येतं, आपल्याला एवढं येत नाई तेवढं त्यांना येतं.
बघ की खा म्हटलं की डॉक्टर नको म्हटले म्हणून सांगते.
डॉक्टरकड आमच्यात पण आहे तसं.
हूं! आणि बाहेरचं कायतरी आणून दया त्यांना बघा चॉकलेट, कॅटबरी असलं लगेच काय म्हणत नाही डायरेक्ट पोटात जातंय.
तवा काय आठवत नाई त्यांना, सगळं खाल्ल जात.
तेच की.
आता चहा ठेवते आता थोड्या वेळानं. सगळं आवरुन घेते.
हो.
हम्म. ते भाजी वगैरे करायचे अजून काय काय? हा ते एक पण आहेच की. चपात्या करते मी सकाळीचं. एकदम दोन्ही करून जाते.
हो बरं आहे मग तुम्हाला पण आराम होते ना.
हम. आलेना तिकडून, की काही काही करू वाटत नाही. आस वाटतं नुस्त जाऊन झोपावं, कोणीतरी आयत ताट द्याव आणून.
नाही नाही बरोबर आहे ना. दिवसभर काम करून आपल्याला पण हैराण होतंय हा.
निवांत आस वाटतंय बसावं कंप्लीट.
मुलचंद मध्ये काय, फक्त साड्यांचे सेल लागले का ड्रेसचे पण लागले?
ड्रेसचे पण आहेत. कॉट सेट चे ड्रेस वगैरे आहेत ना, सहाशे सात सेल ला खूप भारी भारी आलेत. माझ्या मैत्रिणीने घेतले ना कॉटसेटचे
हा.
तर चांगले आलेत कॉट सेट चे सुती कॉटनचे आहेत. आता उन्हाळ्याचे.
हो हो.
चांगली भेटतेत तिथं. की ती मला म्हणती ते मम्मीला तिने घेतले होते चार पाच. तर छान होते असं, भारी होते बघितलं मी पण.
हा.
मग मी आता बड्डेच्या वेळेस पण गेलते शॉपिंगसाठी, मग ते डिझायनर साड्या वगैरे नाही का मला असं वाटलं की खूप महाग हायत ते की, म्हणून मी कधी घेतच नव्हते. मग त्या दिवशी गेले तर मला फ तर बाराशे रुपयाला मिळेली साडी ती.
बघा
स्वस्ते मग म्हणू हम्म, म्हणलं जावूण एकदा बघून तरी यावा.
मी पण काय आता घेणार नाही. बहिणीच्या लग्न आलं की जवळ बघायचं, तेव्हा म्हणजे साडी कुठलं जा आता ड्रेस बघायचं. हम्म हम्मम्
बघायचं एकदा जाऊन शॉपला. असंच एकद्या विककेंडला जायचं बघून घ्यायचं.
जायचं हो.
हम्म बाकी अजून?
काही नाही बघा निवांत.
हम् हम् हम.
हम्म हम्म हम्म.
आले नाही पण आज. आज लयं होत आम्हाला काम.
होय
हम्म कंटिन्यू बडबड बडबडच होते आज माझी. तोंड चालच हो आज कंटिन्यू मुलींसाठी. आज मुलांना जरा ओरडले ना, जरा झाडले त्यांना.
हा
हम्मम, त्याच्यातच पूर्ण दिवस गेला आज.
मग काय तर?
तोंडसारखं चालु राहत व्यायाम तर होते तोंडाची.
आग पण लै गाल दुखतात नंतर ते.
हा.
का बोलताना काही वाटत नाही. काही दुखत नाही काय होत नाही. जवा शांत बसतो आपण, तवा मग काही खरंच नाही.
तेच नाही ते मला त्रास होतोय दुखतय.
लय दुकाल चालू होत.
हम्म.
हम्म नकीता आली वाटत पोरगी माझी. आवाज यायला लागला गाडीचा आवाज येतोय. झाली की रडतेस बघाता आलेच.
हम्, हम्.
हम्म. धूळ तर कुठून येते काय माहित? घर क्लिनींग करून, करून कंटाळा आला.
बंद असून तरी, एवढं धूळ येत आहे ना घरी. हा ईथं आमच्या इथं पण तसच आहे.
हा.
हा एवढं धूळ येतोय ना. कुठले आणि सगळं काहीच ओपन नसुन, बंद असून एवढं येतय.
हो खूप येते.
हा. सारखं किती तरी करायचं हे स्वछ घर हे.
बघ की खूप येते.
हम् मग नुसतं झाडु मारायच, फरशी पुसुन घ्यायचं, मग काय?
मग काय त. अजून काय मग, चहा पिलास की नाही तु?
नाही अजून थोड्या वेळाने बनवावा म्हणते.
हम्म हम्, हम्, हम्, हम.
त्यांनी पण येते मग नंतर न बनवावं.
हा रोज जातात का? ऑफिस ला.
नाही तीन दिवस जातेत. मग घरीच करते ती.
हम्, हम्, हम.
पहिला दोन होता. परत एक दिवस वाढवलीत आता.
अरे अवघडच आहे की, मग वर्क फ्रॉम होम.
तेच की.
हम्म, हम. ते अजून काय अजून बाकीच.
बाकी काय नाही बघा निवांत.
हम्म, हा.
हम्म.
तर मी पण चहा ठेवलाय आता. मग कधी येताय भेटायला.
बघू एकदा ठरवून येते.
या ह्या विकेंडला.
हो.
भेटू या ह्या विकेंडला आपण.
हो, हो!
झालं आता झाडून वगैरे माझं, ठेवते चहा आता चालतयं.
हो, हो, हो, हो चालतयं, हा.